हॅलो हां, काय कराल्यास.
बोला कि, काय नाही चालू आय की आवरायचं. जेवला. होय चालूय जेवायचं बाकी आहे.
हा हा हा हा.
हम्म.. नाही अजून आता.
हा हा हा.
हम्म.. काय आणि काय चाललंय, होय आवरलं सगळ.
हम्म हम.
हम्म.. तर पाऊस वगैरे आहे का,
पाऊस आज होता, सकाळपासून थोडा आ.. आज परत चालू झालंय परत आणि, पाऊसच नव्हता आता व्हय पाऊसच नव्हता आता बरेच दिवस झालं.
हा हा.
आता काय वीस तारखेस न पडणार म्हणाल्यात. बघूया मग व्हय व्हय तेच की.
काय नाही जेवला
आ नाही आता जेवायचं. थोड्या वेळानं आता नंतर राजवीर येईल त्यावेळेला जेवायचं. आज स्पेशल काय नाही आता उद्या करायचं.
हा हा.
हा उद्या करायचं काय तर आज असं रेग्युलर हाय.
रेग्युलर आहे काय.
रेग्युलर हाय चवळीची भाजी. आमटी वगैरे अस आहे
हम् हम्.
उद्या परवा काय तर सुट्टी दिवशी करायचं.
व्हय सुट्टी दिवशी कशी सगळी घरी असतात ना त्याच्यामुळ चालतय. नाश्ता वगैरे दिवस त्याच्यातच आमचं पण रेग्युलर तर संध्याकाळी नॉनव्हेज वगैरे.
हा हा हा नॉन व्हेज ला काय करणार आहे. जेवणच काय बिर्याणी हा
नाही बिर्याणी आता परवा दिवशी करायची रविवारच घरी असतात ना सगळे. त्या वेळ वेळ लागतो ना.
वेळ लागतोय व्हय बिर्याणीला वेळ लागतोय व्हय.
होय भरपूर वेळ वागतोय की मॅरिनेट करायला परत तर ते दम वगैरे द्यायला
ते मॅग्नेट तुम्ही कसं करताय.
आम्ही असं दही वगैरे ते चिकन बिर्याणी मसा मसाला वगैरे लावून अस एक अर्धा तास किंवा एक तास असं ठेवून द्यायचं परत ते अ कांदा आणि टामॅटोमध्ये ग्रेवीमध्ये जरा असं परतायचं.
परतायचा.
वाफुन घ्यायचा आणि नंतर मग ते थर लावायला घ्यायचे.
हा हा मी पण तसच ते चिकन आणून तिला आलं लसूण पेस्ट दही आ ह्याचा बिर्याणी मसाला. हा जरा पुदिना घालून वगैरे. पुदिन्याच हा छान होतंय. मग एक तास भर ठेवायचं ते.
हा हा.
मग ते ठेवल्यानंतर मग हे कांदा भरपूर आणि टोमॅटो भरपूर मात्र
व्हय तळायला वगैरे लागतोय ना ते कांदा
ते रे हे कांद्यातच चिकन टाकते सगळं मॅगिनेट केलेलं
हा हा. त्यानंतर मग ते शिजते ना ते थोडं आपलं म्हणजे रस्यासाठी. काढून घ्यायचं नंतर.
हा तेचकी. नंतर मग भात वापून घ्यायचा वापून घ्यायचा थोडा
त्यात काय काय काय खडे मसाला वगैरे टाकतय का मग
हा ते पाणी गरम झाले की हे टाकायचं. अ पा थोडं पाणी गरम करायला ठेवायचं आपल्या तांदूळ किती असते ते त्यानुसार त्या मग खडे मसाले तमालपत्री थोडं पुदिन्याची पानं
हा हा लिंबू वगैरे पेहताय का म
लिंबू नाही कारण की दही असते म्हणून मी लिंबू पिरत नाही स कोणकण लिंबू पण पिळतस हा भाताला तेच की हा हा. असं मोकळा होतो इथे हम्म हम् हम्म्.
आम्ही पिळतोय लिंबू वगरे तसच मसाले वगैरे टाकतोय.
हा हा हा.
आणि मग र. कलर वगैरे पण लावतात होय. लगेच ठवते वापेवर
वापेवररती मग काय थर लावायचे मग त्याचे
हा हा तरला मग कलर वगैरे वापरताय का म्हणजे रेग्युलरच असं
हा कलर वरण चालते की वरून वापर वरून टाकते मग नंतर घेताना मिक्स होतय
होय नंतर कलर तळळेला कांदा वगैरे
हा ते होतेच ना ते गरम गरम चांग लागते खायला मात्र
होय नाही नंतर एकदम थंड झालं की मला खावटत नाही मग ते
हा तेस क
ह आमच्यास भात जरा तो जास्त शिजलेला लागतोय जरा फडफडीत मग खात नाही बिर्याणी पण बिर्याणीच आता साध ना बाहेरच बाहेर पण तसच असते
हा ते जास्ती जात नाही ना तो जास्ती भात जात नाही नाही तो आा आहे
ते मसाले वगैरे असते त्याच्यामध्ये हो
हा मऊ जरा असेल तर मग ते सांगायला लागतय
चांगला लागतय ते आमच्यात तर तस आवडत नाही ते
हा हा हा हा तेव मोकळा आवडत नाही आमच्याक पण आवडत नाही मोकळा्याच
नॉन व्हेज खाणार आहेत ना मग ते हेच होते लागतेच ते
हा एक ते आपलं बुधवार
हा बुधवार सुट्टी असेल तेव्हा जरा आहे होते
हो छट्टेषतक
खरं दिवस त्याच्या आतच जातो सगळे दिवसभर नाश्ता आहे हम्म ते अकरा बारा वेळ नाश्ता परत इथून मग ती जेवणाची तयारी
हा हा सगळं चालू सगळं चालू
होय तीन तीन वाजता य ते होय सगळे खातात
हा मग बरं आहे
क नॉन व्हेज के मे आहेत
ना नष्प्रेमी हो मग चालते मग भराय
मग तांबडाांढरा वगैरे पण करताय का कधी नॉन व्हेज मध्ये
हा होय पांढरा करते की कधी तर चला ते ह्याच दूर नारळाचं दूर काढायचं.
हा हा
हा आणि आपला पांढरा जे आपण चिकन शि शिजवताना टाकतोय ते टाकायच नाही हळद टाकतो तरी टाकायची नाही
टाकायचं नाही काय?
हां नाही टाकायची.
हां हां.
म ते हळदीने पूर्ण पिवळ होते ना वो.
पिवळ ते होय.
हां मग ते टाकायची नाही तिला ह हे
हां हां.
हम्म म ते
त्याचा मसाला पण मिळतोय न बाहेर.
हा ते पण तयार पण मसाला मिळतोय की. तयार मसाला जरी आणून टाकलं तरी चालते.
चल ना त्यांच्यासाठी पण अ करतात ना व्हेज.
हां हां होय होय हां होय व्हेज च पण तेच प फक्त नारळाचं दूध काढायचं
हां.
ते हे मिळे टाकायचे आणि त्याला असं फोडणी मारायची. ते एवढं हे नाही हां व्हेज व्हेज पणं करतात ते.
होय व्हेज पण चांगले होते आम्ही परवा केला होता ह हरबरे च म्हजे हरभरे भिजत घातलेले आणि त्याचे त्याचा सार म्हणजे असं पाणी आपण सूप कसं घालतोय तस पा त्याच हे केलेल
कडदान्याच पाणी हे करायचं आपण कोणत्या ते हां हां हां हां हां तेच तेच ते गरम मसाला वगैरे. ते चांग छान होते ते पण होय. ते पण अ मटणाच्या रससारखंच होतें व्हेज मध्ये
ते टेस्ट तशी झाली होती फक्त त्यात फक्त हे नव्हतं सू चिकनचं सूप वगैरे काय नव्हतं. असंच केलेलं आहे व्हेज सारखी हां छान होते ते भरपूर म्हणजे हे आहेत प्रकार आहेत नॉन व्हेज मध्ये पण.
जरा व्हेज पेक्षा नॉन व्हेज आवडते ना जास्तं.
होय खरडा चिकन हे अंस म्हणजे भरपूर हायेत. वेगवेगळ भरपूर आहेत, आपल्याला काय रोजच तेवढंच माहीत त्या थे मसाला घालून हा
त बाहेर अ हॉटेलमधनं वगैरे ते भरपूर असतं ते.
ब होय आता अनलिमिटेड तेन सगळे लावतातच ना ते.
होय होय होय ते काय घेईल तेवढं अनलिमिटेड असतय ते.
होय.
हम्म हम्म आणि काय मग आंघोळ न तेच की आता काय आज शुक्रवार
होय आज शुक्रवार संध्याकाळी होय शुक्रवारी असतय बाजार तेन असतोय ना ईथला, त्यामुळ सगळ्यांच्याच असतय की.
सगळ्यांचे न असतंय आणि शुक्रवारी शक्यतो सुट्टी असते ना सगळ्यांना.
ट्टी असत्या होय.
हा ह त्याच त्यामुळं शुक्रवारचं तुमच्याकडे फेमस.
होय.
हो.
शुक्रवार कधी रविवार कधी आळ म जे हे ते असलय कि आम्ही आणत नाही कधी. उपवास वगैरे असतात ना मग ते आणत ना ना नाय सोमवार मंगळवार नाही गुरुवार नाही शनिवार तरी पण नाही
हो एक एक जर नाही खाले की होतय.
होय
अवघड होतय.
ते राहिलं की मग कोण दुसऱ्या दिवशी गुरुवारच वगैरे खात- नाही ना मग ह गुरुवार होय.
हम्म
त्याच्यामुळे तेवढच लिमिटेड आणायचं?
हा आणायच होय ते एवढे आणून केले की हे होते. छान होतय तेवढंच आपल
हम्म दुसऱ्या दिवशी काही कोण खात नाही त्यामुळ काही प्रश्न येत नाही?
प्रश्नच येत नाही वय दुसऱ्या दिवशी नाही आम्ही दोन्ही वेळच करतय सोड आणल की.
हा हा
दोनही वेळच असतय.
हा आमच्यात तसं नाही सकाळी म्हणजे? भाजी नवीन केली तर संध्याकाळी नाही सकाळी वेगळ संध्याकाळी वेगळ असं
एकेकाला वेगवेगळ लागतय.
होय तेच नाही सकाळचा खात नाही.
खात नाहीत होय.
हम्म वेगवेगळ.
रोटी वगैरे कधी केलता का नाही.
रोटी वगैरे नाही कधी बनवली. बघायला पाहिजे ट्राय करून ते कोण कसं खात नाही. पचायला जड असते ना ते त्यानी पोट बिघ बिघडले कि म
हो आम्ही पण कधी केलं नाही रोटी वैगेरे सोड.
हा हा बघायला पाहिजे ट्राय करून एकदा. नाही तर मग चपाती नाही तर भाकरीच असते ना
हा हा ते रेग्युलर आपलं असतच ते नॉनव्हेज मध्ये.
जास्त करून मग भाकरीच छान लागते नॉनव्हेज-
छान लागते भाकरी चांगली लागते नॉनव्हेज.
हा चालेल ठेवु का मग पाऊस नाही सकाळी आलं होतं थोडं. मग नायच हा हा चालेल ठेवू का मग.
हा हां